हॅलो
हा फॉर्म आला काय हॅलो, सु्टी हाय का काय हॅलो,
तररी
हॅलो,
हम ह हॅलो,
हॅलो,
ह म्हलाय हा बोल की यायला आवाज
वायफाय वायफाय जवळ बसकी बाळ जरा
अरे वायफय तिकडं गोडाऊन लाय ग मग तिथे मी खिडकी पाशी उभारलोय तिकड मागं जायला लागत एकटीचय मग मी तिथ दार उघडून यायला पाहिजे मला
फॉर्म आलता ना मगाशी
आ
हॅलो,
चालू राह--बोलकी
अरे मस सांगालय रेकॉर्डिंग चालय सगळ्या फोनचं होय, रेकॉर्डिंग चाललय आहे खरं कर आणि ति सांगितल्याच शिवाय त्यां दयच नाही यात आणि आपण नाहीती काम करालय
देख थांब आता दोन मिनिटं झाल्यात तीन मिनिटं बोल आणि तुला साधा फोन लावतो. तो
कॉन्फरन्स कॉन्फरन्स जर डॅशबोर्ड असं म्हणून नाही तिथं काय मेन्यू मध्ये